हॅलो
हॅलो
कॉल येत आवाज येतोय का? हो येतो येतो बोला ना हॅलो
काय चालुय?
काय नाय व जस्ट ड्युटी काय नाय ड्युटीहून आले बसले तुमचं
अच्छा
आता या टाईमला नाईट अस ती का नाईट शिफ्ट आहे तुमची नाईट आहे? का इव्हनिंग आहे? इव्हनिंग आहे का किती ते कित
हो बारा ते आठ
बारा ते आठ.
हो.
आफ्टरनून आहे ना.
इव्हनिंग आफ्टरनून एकच झालं ना?
हा नाय नाय वेगवेगळा विषय ये तो. इव्हनिंग आफ्टरनून कस काय एक झालं बर का?
हा टायमिंग तर सारखाच आहे ना. बारा ते आठ आठ वाजेपर्यंत तर आम्हाला वाटत मिक्स मिक्समध्ये दोन्ही
हा हो बरोबर आहे ते म्हणा.
हा.
हे पेशंट वगैरे नाय नाय आत
पेशंट आहेत पेशंट काय जास्त नाय आता दहा पंधरा आहेत ना.
आज आमच्याकडे खूप होते. चाळीसक पेन्शट चाळीस पन्नास पेन्शंट होते. हं स्टाप पण कमी होता. खूप जास्त झालं जस्ट आले मी सहाला ड्युटी संपाई ना आठला घरी याईले.
अच्छा्
ते चालूच येत पेन्शंट भरपूर पेन्शंट होते ना आज एक त स्टाफ कमी असल्यामुळे लवकर येता आलं नाही स्टाप कमी असला सोडून पण येता येत नाही मी माझ ड्युटी संपली जायचं म झालं जेवण वगैरे तुमचं?
नाही बाकी अजून टाईमय, ड्युटीवरचय.
हम्म मेसच आहे का, बनवता स्वतः?
हा हा चालेल.
मेसचा आहे.
हा.
अच्छा, फॅमिलीसोबत राहत नाही का?
नाही.
एकटेच असता?
हो एकटाच असतो, एकटाच असतो. गरिबांचा सहारा कोण?
हो का?
हां.
बर.
बराबराय, एकटंच बरंय. एकटच बरंय.
हो.
हम्म.
हम्. हम्म काय चालू आहे तुमच? हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाहीय का?
यायला ना मला.
काय चालू आहे म्हटलं.
काही नाही नेमकी झाली म्हटलं बाकी काहीच नाही बाबा. सध्या मीच बाकी आहे.
बाकी हाच का अजून.
हो.
अच्छा.
कशी आहे तब्येत आता तुमची?
मस्त.
हम्म बरे ब, बरीय.
हो का.
हा, रूम पण एकटीच राहता रूमवर?
एकटाच असतो.
हो का. आता
हा.
सोबत असतील ना प सोबत असतील ना?
सोबत राहतात मित्र पण ते कसं, त्याचे डे नाईट ड्युटी आहे त्यांच्यामुळे
हा हा. त्याच्यामुळे बराबराय, डे नाईट ड्यू
म ठीकच. स सकाळी रायते एक दोन तास रूमवर
हा हा.
बाकी मग ड्युटीवर, ह.
मी सकाळी ड्युटी
हम दहा ते सहा नाही तर मग, आठ
क क पण
हॅलो.
हॅलो
हॅलो हा बोल अहो
हम्म कशाची आहे.
साधारणत
हा वातावरण अचाानक
वातावरणातच्याच असं ना हम्म. वातावरणाच्या ना त्यामुळे किती पेशंट आहेत?
आहेत, पंधरा आहेत
अच्छा ओपीडी तर नसेल ना आता, पंधरा पेशंट ऍडमिट आहेत.
हाव
हो ग सर्व फिवरचे,
कोणी फिव्हर्सच आहे.
हम हम
ते ॲप डॉमीनल फेक वाला-
हम्म हम्, अच्छा.
हम्म
मॅम जनरल मधेच असतील ना काय आय सी यु ला कुणी आहे सिरीयस कुणी आहे का?
नाही सिरियस नाही. जनरल मध्येच
हम् हम्
जास्त वेळ इथं काही जास्त वेळेस सिरियस पेशंट येत नाहीत आम्हाला, आला तेही खांदा बस.
एक नंबर बर, काय स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर?
एम के बी बी सी
मेडसीन हा मग बराबर आहे राहणार आहेत कोल्ड, फिवर, अँबडोमीनल पेन, बॅक पेन अशीच असणार आहेत.
हो
आता आठ वाजता सुट्टी आहे का?
हो आठ वाजता सुट्टी आहे आता.
टाइमआउट
बाय चाल नाही तिथं नाईट ड्यूट नाईट स्टाफ नाही ना आला. नाही. नाईट स्टाफ आला की मग जाता येते.
हम्म नाहीयत बरोबर आहे.
आता सध्याच एकच आहे का?
हो आता एकटाच आहे.
हा.
स्टाफ गेला?
हम् हम
एकटाच आहे.
नाईट पर्यंत एक आमचा स्टाफ ला तसच सकाळी एक येते दुपारी एक येते संध्याकाळी सकाळी ते एका एकाने जातात नाईट पर्यंत एकच थांबते बाकीचे सगळे जातात.
इथे तसच आहे.
हा अ ऑटे टाइम ड्युटया नाही संपत फक्त नाईटवाल्याची एकाच संपत्ती आठ ला आठ ते आठ.
हम
बाकीच्याची नाही एक आठ वाजताच येते एक सहाला येते एक दहाला येते असे अकरालान, बाराला हम्म. एका एकाने येतात ते एका एकाने जातात संध्याकाळी.
ह स सर्व जण तर तसेच राहेतना
हो नाही कुठे कुठे शिफ्ट चेंज शिफ्ट चेनज राहतात ना कुठं, कुठं इव्हनिंग चे दोन नाईट चे दोन नाही तर मग ते डे वाले, मॉर्निंग वाले मॉर्निंगच्या डुट्या कोणाकणाच्या असतात ना.
ते शिफ्ट व शिफ्ट असले की तरच रायतात आता ह
सहा वाजता किंवा आठ वाजता येणारी शिफ्ट आठ ते ते मॉर्निंग शिफ्ट आठ ते दोन राहते. किंवा मग आठ ते चार राहते आठ तासाची ड्युटी जर असली तर मग ते इव्हनिंग ते डायरेक्ट चार ते आठ असतात. त्या चार ते सहा असतात कुणाकोणाचे दोन तासाचीच राते ना... नाही तर मग चार तासाची चार ते सहा.
प्रायव्हेट मध्ये नाही चालत.
तर चार ते आठ नंतर मग आठ ते बारा ते आठ ते आठचे राहतात ते.
प्र प्रायवहेट मध्ये नाही चालत पण एवढं स्टाफचे रोटीगंच ते सिव्हल मध्येच चालत.
हा नाही कोणा कोणा हॉस्पिटल ला आहे.
तेच एक मोठं हॉस्पिटल.
हो मोठं पाहिजे तस बरोबर आहे.
साधारण हॉस्पिटल असले की नाही.
आता ते नवीन एखाद्याची शोओपनिंग असली त तर बिलकुल तिथ सगळा स्टाफ एकदाच येते ते एकदाच जाते.
हो कुठं कुठं कुठं कुठ तर असं आहे कि नाईटचा स्टाफचा वेळच नाही द्यायला.
हा. बरं बरं कुठ कुठ. फक्त नाईटलाच कोणी नसतं आमच्या हॉस्पिटलला आहे एक स्पेशल नाईटलाच बाकी ज्यांच्या ड्युटी चेंज होतात. आठ दिवस एकाशी लागते दुसऱ्या हप्त्या दुसऱ्याशी लागते. अस आल्टर्नेट ड्यटी राहते.
ह.
कंटिन्युअसली मध्ये नाईट आठ दिवस करायची.
हो.
जाऊ द्या
हम हम स्वयंपाक रजिस्ट्रेशन नाही आलं
नाही आला काजं
नाही रेजिस्ट्रेशन आता कालं. डिप्लोमा मध्ये होती डिप्लोमाची झाली, रजिस्ट्रेशन ची झाली, फक्त रजिस्ट्रेशन मध्ये आता िप्लोमाची रा आहेल टाकायच तेवढं झा झाला.
म्हणेे डिप्लोमच क्लर झाि्रेनप्ो ाकलं का रजिस्ट्रेशन बी क्िअर होतं आहे ना,
हो
ह ठीक आहे ना माझा र डिप्लोमा मधलं नाही. तुट्या डिप्लोमा म्हधल्या क्लिअर केल्या. हा रजिस्ट्रेशन अजून डिप्लोमा चालला नाहीत रजिस्ट्रेशनच काय.
हो.
म डिप्लोमा आल्या रजिस्ट्रेशन नंतर पद्धती.
हेच बला. आता कसं ते डिप्लोमासाठीठी आम ज कॉलेज जाव लागते हो. कारण की अजून आला नाही आला काही सांगत नाही त कॉलेज वरून
हा आमचे बी तसेच आहेत. सांगत नाही आपल्यालाच विचारव लाग डहाव्या तसं आपलं काम असलं तर आपल्याला विचारयं लागते मला ते काय सांगतील.
त्याच विचारलं तरी प पदक्षेप सांगत नाहीत ना. मॅनेजमेंटेत.
चांगलं नाही का तुमच्या कॉजचं मॅनेजमेंट.
नाही.
आमच्या कॉलेज तर चांगलं आहे आमचे प्रिन्सिपल लास कॉल विचार कॉल लावून विचारत असतो आम्ही.
होवा.
हो आ प्रिन्सिपल चांगले सांगतात सगळेच कॉल रिसीव करतात हो सांगत. तस.
हम. आच्या बाकीच नाही. पण एक दोन आहे जरा.
हा हा. तसं मला जाण्याची गरज नाही माझा भाऊ जातो. आणि पाहून येतो सगळं त्याचही माझंही.
हां.
हम्म. एकाच आला एकाचा बाकी आहे माझाही बाकी आहे त्याच्यासोबत आमच्या दोघ बिन भाऊच्या बाकी आहेत कचा आला
हो का
हम्म काय म्हणले हल
हॅलो
हा
विचारलं नाही का रजिस्ट्रेशनचा कॉल करून
नाही विचारलं नाही
म्ह कधीमच्या त्याच.
विचारलं होत.